हा बोला, बोल कि हो हो येतोय की.
हम्म काय कराल्यास?
काय नाही बघ आता जेवणाची तयारी जेवण बनवते. तू?
हा हा हा मी पण ते चाल आज भाज्या म्हणजे भाजीलीलाय नट वा हम् हम्म
हम्म.
कॉलेज
कॉलेज नाही कॉलेजला आम्ही सबमिशन अस असाइन्मेंट वगैेरे द्यायचे अस तर जाते ना आ असाइन्मेंट दिल्यात आम्हाला पी एच पी ची. तीच जर आता जेवण बनवून मग लिहायची म्हणते.
हा काय करतयस? माझ कॉलेज चालुये की ममी झाली ना?
हम्म हम्म हम्म हम्म मम्मी कड कसं काय आखाड
आखाड.
म्हणजे काय असं आहे मला एवढं माहित नाही ग ते काय पळत्यात असं.
ते पाऊस लाग नाही मग ते हा म्हणजे काय म्हणत्यात कि ते वातावरण म्हणजे तिथल्या बाजूने .
कोणाच तर तोंड बघायचं नसतय नव.
सासू आणि नवऱ्याच.
तसच असत ना ते काय तर ते.
आ होय असं म्हणत्यात खर त्याला
काय तर वेगळं
हा हा. ते कायतकार वेगळं कारण हाय नाही मला पण नाहीड म सुग. कविता पातर होत की ते अ पाणी वगैरे बाधू नये असं.
जरा आवाज तुझा अडकतोय रेंज मध्ये आहेस काय तू?
हॅलो.
आवाज मधी मधी अडकायलाय ग असं वेगळाच आवाज यायलाय काय तरी हम्म.
त्या म्हण
हम् काय सुरूआय?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
हम्.
त्यामुळ.
हम् हम.
हम्.
असं व्हायब्रेड झाल्यागत आवाज याला ग. हम्म हम्म हम्म.
हा हम्म पहिला पण लागल नाही.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
हो एकदम कटच झाला.
हा ग माझा पण तसाच झाला ऍटोमॅटिक तीस सेकंदात कटच झाला. का काही माहिती नाही वरूनच काहीतरी सर्वर प्रॉब्लेम असणार. पण कस होतंय फुकटचा कॉल वेस्ट जातोय ना.
म आणि काय कॉलच कट झाला सहा सेकंदात. म .
हम्म काय झाल?
पहिला प्रोब्लेम आलेला काय म्हणलीया नाही ते सर्वर लागलेलं.
आ मा-म्हणजे ते हेच सर्वर प्रॉब्लेम मध्ये काय झालेलं माहितीये का?
हा.
कॉल केलेच नव्हते मी कोणाला पण केलेच नाहीत आणि तरी पण किती ऑटोमॅटिकली अ रँडमली असं सात आठ कॉलाईत ना. डायरेक्ट झिरो सेकेंद झिरो सेकेंद पडलेलं म्हणजे सात आठ कॉल वेस्टच झालते आमचे.
हा काय.
म ते सर्वर प्रॉब्लेम हाय म्हणं. आणि काय नाही बघ, तुमच जेवणाची तयारी?
आमच भरलेल वांग मेथीची भाजी, भाकळी
हम्म.
डाळीची आमटी ठरलेला मेनू हाय.
हम्म भाज्या महाग झाल्यात ना पावसाळ्यात सगळ्या.
होय महाग झाल्यात आग वीस रुपय तीस रुपय.
आमच्या इथे ना पन्नास ला दोन.
हम्म आई
तीस ला एक मेथी.
हम्म, लईच रेट लावल्यात.
हं हं हं खायचं की नाय? मी सकाळी बनवली होती शेपूची भाजी मुली गीला आवडते माझ्या शेपू.
होय. आज आमच्यात भरलेलं वांग हाय. होय ते महत्वाचाय म कढधान्याचे पण करायचे गं.
हम्म?
धंन्याची पण सवय लावायची म्हणलं.
कडदाणे सगळं खात्याती काय खात नाही असं नाही सगळं भेंडी खात ते ढब्बू खाते, वांग, कडधान्या मधल सगळ्याची उसळ खात्या. मसूर खात्या, वटाणा, सगळ सगळ.
हा कुठंय ती आता?
फक्त ते गोड काय खायला बघत नाही.
हम्म गोड नाही आवडत.
गोड मध्ये फक्त कॅडबरी बाहेरचं पेडा
लागते.
वाडीचा पेडा आसलं खात्या गोड म दला दुसरं काय गोड शिरा म्हणं शिरा करून दे किंवा असं गोड बर्फी पण दे खात नाही. दुकानातल्या खात्या बरप्या. पण असं बाकीच्या आता ते खजूरच्या बर्फी केल्या होत्या मी खारीकच्या. अ सॉरी खारीक, हा खारीक खोबऱ्याची मी ब ते अ म्हणजे पहिला मी फर्स्ट टाइम बनवत होते म्हणून. सात आटच खारीक घेतलेल्या त्यातल्या बिया काढून घेतल्या आणि ओ ल म्हणजे लयी पण ओल नही आणि लयी पण ड्राय नही मिडीयम असं खोबरं घेतलेलं आणि किसून घेतलं आणि खारीक खारीक, खोबरं ते जरा पहिला भाजलं होतं. म्हणजे छोटे, छोटे किसले नाही मी खोबरं छोटे तुकडे केले आणि म खारीक, खोबरं भाजलं, थोडेसे बदाम होते, ते बदाम पण थोडे भाजले, आणि अ थोडे मनुके लई नई. थोडे मनुके लई मनुके घात ले ना की आंबट लागत, आणि काजू असं सगळ भाजलं. क आणि म ते मी मिक्सरला लावून बारीक करून घेतल. म त्यानंतर तूप. तूप घातले कडईत, मग ते केलेली पेस्ट घातली, आणि सेंद्रिय गुळ वापरतो ना आम्ही, म सेंद्रिय गुळ घातला. म ते सेंद्रिय गुळ म्हणजे कीसून घातला ना, त्यामुळ ते लगेच एकजीव झालं, म त्याच अस लई पण पातळ बॅटर लई गूळ घातलीस की म ते एकदम पातळ होतय.
हो!
थोडस असा त्याचा गोळा बनल असं. मऊ सूत ते करून घेतलं म ते सगळ एका ताटामध्ये ओतून, व्यवस्थित थापले. म थंड झाल्यानंतर काप केले त्याच्या बर्फी. हूं हूं छान झाले ना. ते पण खाल्ली नाही, ती इतकं हेल्दी करून पण खाल्ली नाही, नाही खात ग गोड.
चांगलंय तिकटच आवडते.
बाकीच राजगिऱ्याचा लाडू खाते. गोडमध्ये तेस्लच खाते ते. राजगिऱ्याचा लाडू होतेन ते खातयां. चिरमुऱ्याचा लाडू खात्यायां, तर तू घरी अशे शेंगदाण्याचे लाडू बनव. खात नाही ते एकदा मी ते पण बनवलेल त्याच्यासाठी शेंगदाणे
शेंगदान्या चे लाडू हं नाय अवघड आहे.
तस काय तर खायला पाहिजे का? जरा हेल्दी एकदासं. सगळ्या ड्रायफ्रूट, सगळ्या ड्रायफ्रूटचे बनवलेले म्हणजे अंजीर. अं पिस्ता. सगळे जेवढे ड्राय फ्रूट्स आहेत तेवढे घालून त्याचे लाडू बनवलेले ते सुद्धा खाल्ले नाही, मात्र पिस्ता तिला दे मो ठ-मोठ भरून पिसता दे काय तिला. हा सोलून तिच ते खाते लई आवडतो तिला पिस स्ता आणि तीत हा महाग आहे ना तसा तो शंभर ग्रॅम काहीतरी फक्त एकशे, एकशे तीस रुपयेला आम्ही शंभर ग्रॅम आणलाय. म आमी तिला सांगितलेलय खायचं नाही. रोज तेवढ्याच चार चार खायच्या. रोज चारच खात्या मोजून.
हं. चांगलंय. आम- - म्ही पण लाडू केले होते ड्रायफ्रूटचे. पप्पानी केले होते ते. सगळे डायफ्रूटस घालून त्यात.
तुमचे पप्पा की सासरे?
आमचे पप्पा. सासरे नाही. सासऱ्यांना क्लार्क अस काम अस - कुठल हे करतात. हं. त्यांना नाही एवढं जमत. पप्पा माझ्याकडचं
क्लार्क म्हणून कशात कामालाहेत?
नगरपालिकेत होते ना? त्यानी-
हा. हा. भारीच की.
हा. हम्. त्यामूळ कस? त्यांनी काय एवढं हे नाही. पप्पांना इकडेत आमच्या.
हम्म हम.
हम्म. मी पण काल पावभाजी केली होती. मस्त पैकी. आता व्हय काल खाव वाटलं.
चांगल - करून घालून घालत-
होय. घालायच आता. येतय म्हणल्यावर करायचं मम्मी म्हणली कर कर बघतो एक- खाऊन हातची तुझ्या.
म्हणजे अजून पर्यंत केली नव्हतीस? लग्नाच्या आधी तेन?
लग्नाच्याआधी मम्मी च्या घरात नव्हती केली. लग्न झाल्यावर तिकडे केली बघ पहिल्यांदा. इकडं पप्प, अगं पप्पांच्या हातची आवडायची आम्हाला. मग आम्ही कधी त्यात- हेच केलं नव्हत. आता मग तिकड कस? करून घातलं प्रत्येक-
मला फास्ट फूड सगळे बाहेरचे चांगले बनवता येत- तच्या उन्हापेक्षा मी तेलही चांगलं बनवत. म्हणजे पावभाजी म्हण. सॅन्डविच, पिझ्झा, मोमोज अस- मी चांगलं बनवते.
अ अ मला मंचुरी क नाही केलेलो मधी. खर नाही आता- का नाही? ते पीठ जास्त झालेलं. हे ज कॉर्नफ्लॉवर जास्त झालेलं. पितात. त्यामध्ये अस म्हणजे गीच म्हणजे असं लागत नाहीत का असं?
हा हा.
गी गीच असं लागत होतं ते. ते काय हे खाऊ वाटलं नाही एवढं काही खास.
हम्म हम्म. माझे मंचुरियन लई छान होतात. माझ्या मुलगीला म्हंटलं का नाही, नाही ग बाहेरचे खायचे नसतात. त्या चांगल्या नसते. तर मला म्हणते मग तू बनव की तू छान बनवते.
चांगलय. मी ते ट्राय केला खरं काही जमलं नाही बाई मला.
अगं म्हणजे? जास्त प्रमाणात म्हणजे? आता सपोज- तू का नी अ एक वाटी कॉर्न फ्लॉवर घातलीस तर- आर्धी वाटी त्यात काणी? अ हे घालायचं- तांदळाचं पीठ घालायचं. म्हणजे क्रंचीनेस येतोय. आणि खरं लय पण तांदळाचं पीठ झालं प्रमाण- तर काय होतय? अ एकदम हार्ड होत्यात ते. चांबट होतात. आणि कॉर्न फ्लॉवर पण लई घातलीस की चांबट-
चांबट. अरे हां. नाही ते तुटत होते सोड खर ते अस खाताना असत ते- असं गी--हा बघ पीठ पीठ लागत होत सगळ.
प ते तळताना पण कस आहे माहीती हाय. एकदम पहिला मीडियम गॅसवर तळायचं असतय. नाहीतर आपण फा म्हणजे फास्ट गडबडीत तळायला जातोय मोठा गॅस करतोय मग ते आतमध्ये क
कच्च राहते हा. मी मीडियम वरच तळलेले सोड.
हम्म हम्म. थांब तुला मी सांगते हा हा.